हॅलो.
हॅलो, आवाज यालाय? हॅलो.
हा येतोय बोल की, -
हा काय करालाय?
काय नाही बघ बसले, तु काय कराल्यास?
काय नाही बस बसलोय, स्वयंपाक करालतो, हॅलो.
हू.. हां बोल की,
हॅलो आवाज येतोय का?
बसलोय म्हटलं स्वयंपाक करालतो.
होय, हा. काय स्पेशल बनवलंय?
आता बनवणार आहे झुणका.
अरे वा छान.
का..
हा ते मिरचीचा असतो मिरची घालून आणि हळद घालून करतात बग तो थोडासा पातळ झुणका. ते भाकरीसोबत खायाला छान लागतं.
हो आणि सुका झुणका पण छान लागतंय म्हणजे एकदम असं
सुका झुणकापेक्षा मला ते आवडतो पहिल्यापासून. आणि त्याच्यासोबत कांदा वगैरे असल्या गरम -गरम भाकरी मस्तच. मग त्या टायमिंगला दोन भाकरी खाते, पण भात खात नाही मग.
हा हा तुमच्यात काय स्पेशल?
आमच्यात बघ आता मम्मी कराय लागल्या. मी जरा बाहेर होते कामात त्यामुळं आता घरात आलो.
हा
म आता हा थोडं काय भात वगैरे मी लावलेला मी आल्यावर हम्म काय करत्या काय माहिती आता.
हा हा
हम्म घरातले कुठे गेलेत.
घरातले आहेत की.
हेडफोन लावलेस का तु?
नाही नाही हेडफोन नाही लावला का डबल आवाज यालाय.
नाही बारीक आवाज आलाय ग म्हणून म्हटलं मी मोबाईलचा पण आवाज वाढवलाय माझ्या फुल तरी पण आवाज हे यालागलाय.
हा रेज नसल्यामुंळ होईत आलाय.
हम्म आता आला आवाज. हम्म नेटवर्क प्रॉब्लेम आहे सोड कालपासून ह्या टास्कला
हम्म काल लागलाच नव्हता काॅल.
हो अगं तेच ना माझं ते ऍपच ओपन होत नव्हतं आणि लागतच नव्हता मग. कुणाला लावायचं कुणाला नाही असं झालतं. आणि त्यात तिकडून येतोय पण इकडून उचलता येत नव्हता.
हा
हम्म हम्म काय म्हणतायस मग बाकी.
नाही ते का
होय आहेत चाललय त्यांच. हम् हम्म मस्तच राहायचं. काय टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही.
हो मस्त लाईफ एन्जॉय करायची.
हो मग काय तर.
आवाज कोणता येत आहे पलीकडून?
कुठे येतोय आवाज माझ्याकडून जास्त येते का?
हा थोडा या ला.
हम ते इकडं कारखाना वगैरे आहे ना आमच्या इकडें.
हम्म
त्यामुळे येत असेल कारखान्याच वगैरे.
हा
ते कापड वगैरे तयार करते ला बघितलंस ना तू जवळून?
हो हो
हम्म, ते मला पण बघायला आवडते. हम्म
होय
हम्म नाही. हा आणि आपल्या इथं ते हे पण आपले. नवीन नवीन कलरचे ते वेगळ्या वेगळ्या कलरच्या साड्या, पण कपडं तयार करायलात ना आपल्या ये ते आता.
हा हा
ते नवीन माग आले नाहीत ते ग ते एअरजेट वगैरे हम्म त्यावर पण कलर कलरचे कापड साड्यांचे परत वेगळ वेगळ्या डिझाईनचे कापड
होय हो ह आपलं हिथ काय नाही असं नाही
कपडाच्या बाबतीत सगळं आहे सोडा आणि चांगलं आहे उलट.
होय
ह आजच बघ गावात गेल ते मला ओढणी वगैरे पाहिजे होती म्हणून
हा हा खरेदी करून आला होय.
हो मॅचिंग ओढनी एक लेगिन्स घेऊन आलो तेवढे,
हा
हम् आणि अगं आधार कार्ड पण माझं अपडेट करायचे होतं
हा
आग ते पहिल्यांदा काढलेल आधार कार्ड त्यावेळेस तो पहिल्याचा फोटो होता हम्म आणि आधार आधार कार्ड काडायला आम च्या मम्मी न मला शाळेतन घेऊन गेलती
हा
ते पण चालत कुठं आभारफाट्यापर्यंत पर्यंत नेलत आणि एक तर ऊन होत आणि तसल्या हच्या घामाच ते घाम वगैरे आलता आणि तसले ते फोटो काढले आणि तसच आधार कार्ड वर आलाय
हा आधार कार्डचे फोटो काय विचत्र असत्यात खर. सगळ्यांचच
आणि त्यानंतर आता तेरा चौदा वर्ष झाली आता मी अपडेट केलय बघ. हम्
हा हा माझ पण अपडेट केलता परवा
नाही आज करून आल अपडेट होय होय ला, ते ते कसं बायोमेट्रिक पण आपलं हाताचे ठसे डोळ्याच वगैरे ते पण करायचं होतं, मग ते सगळंच करून आलो मग आज.
हा
हम्म एकशे पंचवीस रुपये घेतलं बाई त्याला,
एकशे पंचवीस.
होय बघ की, हम्म
काय नाही बघा. तुमच्याकडं, तुमचं कस चाललंय?
च पण हाय बग हम्म आवाज आवाज जरा लेट येतोय वाढत.
होय होय लेट यालाय काय?
हुं नेटवर्क प्रॉब्लेममुळ
हां तेच म्हणालोय असं कसं काय उशीरन रिप्लाय यालाय.
हुं तेच नेटवर्क प्रॉब्लेम मुळं होत ते असं लेट येतेय कधी कधी आवाज
काय टी व्ही माझी नायी आमची नायी शेजार्यांची. मी हित बोळात हाय
हां हां हां हां बरंय. हां हां हां हां मग सकाळी आज एवढंस काहीतरी खाऊ वाटत होतं नाश्त्याला आणि त कुठं जायचं म्हणलं आणि काय ते सकाळी काय ते घावलं पण नाही कुठ आता राहू दे म्हणलं आणि काल काल काल काल सकाळी गेलतो आम्ही काल आणि सं ध्याकाळी मग ती आपली मोठी मिरची नसते का लांबडी असते बघ मोठी मिरची
ढबू मिरची? नायी का ते?
हां त्या डब्बू मिरची हां लांबडे असते आणि मोठे असते बघ ते
हां जाड
मग ते घरात घरात आणलेली मम्मीनं अर्धा किलो ते भाऊ वगैरे म्हणले ते भरून भजी कर म्हणून एकतर माझा मुड पण नव्हता खाऊ पण वाटत होतं पण करायला नको वाटतं होत.
कराय नको वाटतय खायला चांगलं वाटतय केलेलं.
हां. तरी आणि सगळं आवरलो ते बटाटा वगैरे घालून त्याच ते हे करायला लागतं ना सारण तेन बटाटा शिजवून त्यात घालायला मग ते काय बटाटं शिजवलो त्यात सगळ मसाला घातलो ते सारण तयार के पहिला मग मिरच्या कापून घेतलो त्यात सगळं भरलो आणि मग ते तळून भजी तळून दिलो मग सगळ्यांना.
व्हयं भारी पार्टी केलाय मग सकाळी.
हुं काय पार्टी आणि काय एकतर म्हणजे मुडच खायाच हो ते पण करायचं कधी ते कंटाळा आलता मला तरी पण केलो तसंच.
छान लागतेय खरं ते.
होय पहिल्यांदा केलो अगं ते पण युट्यूब वर बघितलं तर कोणाला वि विचारायच म्हटलं आणि युटुब वरच हों मग कायतरी युट्यूब वर बघितलो आणि युट्यूब वरच मग सगळं केलो.
हां.
सगळा स्वयंपाक येतो तुम्हाला करायला?
हों सगळा सगळा. हुं सगळा करते आता बिर्याणी मी पण दोन तीन वेळा केलती बघ नाॅनव्हेज माग
नॉनव्हेज हुं.
हुं अंडा बिर्याणी पण खेलती.
हां.
पोळ पुरण पोहळ्यांचं पण करतोय काय एवढं वाटत नाही, फक्त जरा डाळ शिजवताना जरा लक्ष द्याय लागतं एवढंच.
लक्ष द्या लाग लय गीर पण होऊन चालत नाही आणि कच्ची पण राहून चालत नाही.
तच जरा तिथच झारा तरी पण पहिल्यांदा माझं बिघडलेलं नंतर दोन ह दोन तीन वेळा नंतर केल्यावर मग झालं वेव
हा
देवाला त्यांनी गेल म्हण पुरण पुरणपोळ्याचं पण मी जेवण केलत अगं
होय हम्म मला पण आता सगळं शिकले करायल
येतात सगळं पुरणपोळ्या वगैरे?
हो म्हणजे तेलाचे येत नाही पिठाचे करतो.
अरे आपल्या कडे पिठाचेच असतात ना तेलाचे कोण कर ते इकडं जास्त, तुमच्यात करत्यात?
हा
आमच्यात नाही बाई आमच्यात पिठाचेच हा मंग बरंय आमच्यात करतात सो
तेलाच करायला गेले तर ते फाटतंय.
हम्म तसं मी मैत्रिणीच्या घरी एकदा दोनदा तेलाच्या लाटल्यात. मध्ये टाकायला येत नाही आपल्याला फक्त.
हा ते उलटा तवा करून टाकत्यात असं काय तरी असते.
हा बरं व टाइम झालाय, परत कर मला कॉल.
झालंय हा
हम्म